हा बोला कि ती मधीच कड झाला.
हम् हम.
हम्म हम्म चालते मग झोपली की नाही अजून. हा हा हा हा हा.
काय एवढं हे प्रॉब्लेम आहे काय कळतच नाही तिला झोपच पट
झोप कमी हा आमच्यात पण तसच होता छोटा अगोदर पासूनच.
हम् हम्.
हम्म. नव्हे... ज्या वेळेस जनमला... त्यावेेळेस तर तो पहाटे चार पाच वाजता झोपायचा
हां हां
हा दाहला... म्हणजे उठून बसायचं.. म्हणजे दिवसा पण झोपत नव्हता आणि एक दहा वाजता, एक झोपून उठायचं... एक तासभर आणि कंटिन्यू रात्रभर रडणार बघा... अजिबात झोपणार नई... त्यानंतर एक तीन महिने झाल्यानंतरनं... एक तीन साडेतीन वाजता झोपायला चालू केला, चार पाचची टायमिंग बंद झाली... तीन साडेतीन
हुं.
असं होतं. आणि मग नंतर, एक पाच महिने झाल्यानंतर, क नई असं पूर्ण... असं घरात घेऊन फिरायचे वाजेपर्यंत... झोपूपर्यंत एक, दीड, दोन वाजायचं... तसा हा एक तर मांडीवर घेऊन बसायचं नाईतर पूर्ण रात्रभर असं... आत बाहेर... बाहेर आत, असं आत त्याच घरात... रूम मध्ये ध्यान करत बसायचं
ते महिने बदलतात, तसं मुलांच्या सवयी बदलतात म्हणतात
सवय बदलतात खरे... ह्याची अजून नाहीच बघा... एकचीच टायमिंग ए... साडेबारा एक... साडे बाराच्या पुढ पुढंच ए... झोपण्याची टायमिंग
ही आमची दिवसभर किती पण दमू दे आणि तिला दमवायचं म्हणजे, बाहेरचं खेळ पण खेळायला लागतातच ना सायकल फिरवायला, टम र वगैरे ते जे हायेत... ते पण फिरवणार... खेळणार खेळणीनं भरपूर आणि आमचं घर मोठं ए... त्यामुळे ते नुस अशे फेऱ्या मारत असतात... तरी ही मुलगी... अकरा साडे अकरा फिक्स
हं... हं... हं... मग आमच्या... हुं हुं ते मुलांचं खेळण्यातच असतेय जास्त... आमच्यात पण तेच ए त्याला गाड्या वगैरे फिरवायला आवडतात... गाड्या घ्यायचं बाहेर टेरेसवर तेन, फिरवत बसायचं... ऊन असू दे, नाई तर काय पण असू दे
आमची एनर्जी दहाला म्हणजे पूर्णपणे गेलेली असते, दिवसभराचा कंटाळा... पण हिची स्ट्रेंथ एवढी नाई त्या काय, कळतच नाय
हं... हं आणि आत्ता कसं हे... करतय बघा आता योगा करत बसलाय बगा आता कोण लागत नाई त्याला... योगा एक आवडतय
हुं.
हा... आणि डान्स एक
हम्म
हम्म... कंटिन्यू हेच सकाळ, दुपार, संध्याकाळ... एकतर गाड्या नायतर योगा हम्म... चां... चांगलंय सोडा, अहो खरं कं न्यू करत असते... कंटिन्यू... सकाळी उठ ल्या वर करायचं... जेवल्यानं पण करायचं... आत्ता जेवलाय की नई... हात धुतलाय... लगेच जाऊन हॉलमध्ये जायचं, करत बसायचं असं ए त्याचं... हा, कंटिन्यू त्याच चालूच असतं... ते नई ते हा... आज्या आलं म्हटलं की, आज्या आल्यानंतर जास्त हम्म... आज्यांचा ला हा... जास्त है... हा अज्ज्यांचा लाडका ए... झोपायला वगैरे... आज्यांच्यासोबतच असतोय नई
आणि हे... अ... नातवंड, आजांचं म्हणजे दुसरं रूप अस
हाहा... हा हा हा.
त्यामुळे त्या... हा... वयस्कर लोकांना पण तेवढंच एंटरटेनमेंट नातवंडामुळं
आणि कसंय... हा, मुलांना काय म्हणायचं नाई... काय पाहिजेल ते द्यायचं काय कमी करायचं नाही असं असं सगळं आहेनी.
हा बदलत राहा म्हणजे त्यांना वाटतय ते पण आपण प्रत्येक गोष्ट पर्वत बसन पण हे नाही पण ठराविक गोष्टीमध्ये असावं लिमिट.
हा मग तसं आहे की आमच्यात जेवढं लाड करत्यात ना तेवढं घाबरतात पण त्यांना असंय अजिबात आगाव पण करून हा आजोबांना. मग त्याला त्याला बारक्याला आमचं कसं कळालंय सगळं. काय केल्यानंतर काय होते.
हा
आजांना गोल करायचं असलं तर काय करायचं? हा हे सगळं माहित आहे मग त्यांच पप्पा पण म्हणतात की मग असं लगेच करते बाबू आगया
हम् हम्
हा लाडात असले तर बाबा म्हणत नाही मग बाबू करते बाबू. कला आहे हो आहे. य
मग असं सगळं बोलल्यानंतर हा असं सगळं बोलल्यानंतर मग आजबचं.
हा मग तेच क हा शिकल तर मग ते पण पप्पानी पण लाडी उडी लावायचं असतं तर मग लगेच पप्पा बंद. पप्पू क्याला आहे हो असं करत असते बघा.
ह मुलांच्या सवयी कधी बदलत जातात हे आईवडिलांच्या पण लक्षात येत नाही.
होय होय.
आणि बरोबर टेक्निक माहित असतंय त्यांना समोरच्याला कसं बाबा आटोक्यात आणायचंय.
हा हा आता काय केलंय मोठ्यानं कंपासांटल्या नवीन त्याचा छोट म्हणजे त्याचा एक हरवला म्हणून नवीन घेतला परवा ऑनलाईन मागवला होता ह् म्हट मग त्याला पण आणलंय मग हा लगेच टाकून येते म्हणून दिला नाही मी लगे. म्हटलं त्या मोठ्याला फक्त सगळं आणताय दादाला मला काय आणत नाही मला एक लीड द्या म्हंट मग लीड एक दिली त्यालाड. ते लगेच पूर्ण मध भाग करून आण बघा मगज सांगितला नाही हो बाबा मी बॅगेतच ठेवल होतो. बॅग कोणतर चेपवली त्याला. आणि मग ती फुटली बघा आता म्हटलेत बघू जरा दाखव म्हणता म्हटलंत नाही आओ ते कोणत फुटलेलं आहे. बॅगेतच ठेवले मी बाहेर काढलो नाही बघा अजिबात असं सांगितलंय. की
काय मुलं आणि तिथल्या तिथं म्हणजे उत्तरं तयार असतात त्यांच्याकडे.
हा हा लगेच.
आपण किती पण म्हणजे अनुभवी असल तर त्यांच्यासमोर झिरो.
होय होय लगेच इकडच तिकडं करायला माहेर पण आहेत.
हम्म गपलत लगेच दोन मिनिटात.
होय होय. आणि त्यांना काय म्हणत पण नाही तो हा असू दे लहान आहे झाला असू देला असं होत मग सगळं.
ह आणि आशातनच म्हणजे ती शार्प पण होत जातात.
होय होय
म्हणजे आपल्याच म्हणजे पदराला धरून ती किती दिवस राहणार ना बाहेर भष ण क त्या कत आणाय मुलांना करते ह आपल्या घरातल्या वातावरणामुळेच म्हणूनच आसं जरी असलं तरी पण हा बाबा ठीक आहे तू जे वागालागलाल्यास ते बरोबर आहे आसं. म्हणून त्यांना रिस्पॉन्सचं देत नाही तर आता ती लहान आहे तोपर्यंत आपल्याकड असतात नंतर म समजा भविष्यात त्यांना आपण लांब घातलं शिक्षणासाठी
हा हा.
त्यांना कोणतरी त्यांच हेचा फायदा वेगेरे घेत आसलित तर त्यां कोणाला आई बाबांची म्हणजे गरज नाही भासली पाहिजे आसं.
होय होय आतापासनचं स्ट्रॉग वगैरे करायला पाहिजे त्यांना.
हम्
म्हणजे बाहेरच्या जगामध्ये कसं वागायचं काय हे सगळं.
हा घरात जर वातावरण जर खेळीमेळीच नसल कि मग त्यांचा मूड असं सुधरत नाही.
होय होय.
आणि कसं म्हणजे बाहेर कसं वावरायचं हे जर समजलं तर तो माणूस कधीच मागं पडत नाही.
होय नाही पडत.
तेज तुमच्या घरात आतापासनच म्हणजे त्याला शिकवणूक हाय म्हटल्यानंतर त्याच भविष्यात चांगलंच होणार.
होय होय तो आहे तसाच आहेे तो हम्म आता ते लगेच मगाशी तेच सांगितला तोपर्यंत लगेच आणि हिंदी हा अगोदरपासन यालागलय तेला आजून मोठ्याला आमच्या हिंदी येत नाही तो आहे हुशार सगळ्यात हा खर ते मोबाईल घेतोय कनी त्यामुळ पूर्ण सगळं कुणाला काय हिंदीमध्ये काय बोलायचहाय कुणाला गोड बोलायचं हाय काय करायचंय सगळे हिंदीत बोलायचं पप्पू आगये बाहा बाबू आगये
हा.
हा मुझे ये चाहिए ओ चाहिए असं सगळं पूर्ण हिंदीच अस ते नुसत घरात बोलणं मराठी जास्त नाहीच.
भाषांच नॉलेज असणं पण महत्त्वाचं आहे. कारण बाहेर पडल्यानंतर आपल्याला काय समोरचा माणूस कुठल्या भाषेत बोलतो हे पण नाही
हा हा तेच की म्हणजे एवढ्या लवकर पण सगळं समजते आसं हे चांगल हाय.
हुं, हुं म्हणजे लहान असतानाच त्यांची ग्रोथ झालेली आसत्या ओ आता आ पण म्हणतोय नाही आ ब आपल्या वेळेला काय होतं? आपल्या आया आपल्याला चपचपित तेल लावून व्यवस्थित हे करत होत्या पण आताच्या मुली बघितल्यासा नव्ह
आता वेणी नको फक्त केस सोडायचं तेलतर आजिबात नको असं हाय. हम्म चला ते पण लावलं लावलं नाही तर केस पूर्ण सोडायचे.
आणि मोबाईलमुळ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मुलांकड तयार आसतय.
होय होय.
आमचं आणि आईवडिलांचं बोलणं आणि काय आमच्या वेळेला हे नव्हतं, आम्ही असं करत नव्हतो, आम्ही फक्त चटणी भाकरी हा चटणी भाकरी खाऊन दिवस काढल्यात पण मुल काय आता म्हणतात आम्ही त्याच्यावर जरास तूप तरी घेतो नाहीतर तेल तरी घे
हा होय होयच की आणि मग ते कस होतय सांगा मग म्हणत्यात की हा आई आणि प् मम्मी पप्पांच जास्त लाड आहीत, त्यामुळे हे असं झालेलं आहे हा आजी आजोबा मग आपल्याकडे तव्हा काय घेत नाहीत.
हा आणि जेवढे प्लस पॉईंट असतात ना ते त्यांचे.
हा.
जेवढे कौतुकाच काय ते? हं, मग मी शिकवलं ते माझ्या मुळ झालं. आणि जेवढं निगेटिव्ह आहे, जे चुकीच आहे आई, बाबा वरच जाणार, की हा. हे, हे ठरलेलं आहे ते प्रत्येकाच्या घरात आहेत. हा.
किती पण आपण सगळं सो सगळेजण चांगले वागू देत, सोडा आपल्यासोबत म्हणजे सासू, सासरे किती पण चांगले वागू देत. ह शेवटी काय पण चांगला असला, तर त्यांचा बाद असेल तर आपला असं अस
होय होय ते कार्टा आणि बाबू म म्हणत्यात, कि नाही तेेच
हा हा, तेच कि. किती पण काय पण करा तुम्ही, किती पण त्यांना आपलंस करा शेवटी ते असं म्हणजे, आपणाला हे करतातचं.
आणि चुकून समजा मुलांकडं काहीतरी चूक झाली, लहान असल्यामुळ कदाचित त्यांच्या लक्षात येत नाही, आता आपण काय करावं? चुकून काहीतरी तरी, वरण आणि काय त्या वेळेला शांत राहायचं. आणि ज्या वेळेला आई, वडील घरात येतील, त्या वेेळेला हा संघ संघ फेडालायस ना फेड.
ह ह हम्म! ह होय, ते तर, काय प्रत्येकांच्या घरी असतयं घ्या.
मुलं कशी घडतात क नाही, तसं घडू द्यायचं त्यांनाला पण हे मला खरंच आवडलं तुमचं हे मुलांच आत्ता पासूनचे जे ऐकण्याची शेवपर्यंत टिकवून ठेवा तुम्ही,
होय होय.
मुलं बाहेरच्या जगात वावरायची झाली तर,
असंच पाहिजेत होय. चांगलं आहे तसं म्हणजे, करतात सगळं चांगलं एवढं काय हे नाही हाय त्यांचं.
हम अशीच पाहिजेत म्हणजे, त्यांची एनर्जी लेव्हल अशीच शेवटपर्यत, जर टिकून राहिली. तर तुम्हा दोघां नवरा बायकोंना एवढं त्यांचं कौतुक वाटेल, कि आप बाहेरच्या जगात वावरून माझ्या मुलांनी एवढं सगळं केलं.
होय होय करतात, पण सोडा तसं आता मी कॉल चालू झालेला असतोय, की आता मी आता काल कॉल वर बोलायला लागले, त्यांना सांगितलयं, माझ कॉल चालू असत्यात अजिबात बोलायच नाही. पूर्ण शांत त्यावेळी बसतात खरं त्यांना असं एकमेकांच्या शिवाय करमत नाही, भांडाभांडी काय नाही, काय तर असतय. तर कॉल चालू झाल्या पासून कराल्यास, तू कॉल चालू केल्यास किती झाल्यात कॉल? बोलू काय नको हे करत्यात, एक इकडे बसतोयं एक तिकडे बसतोय शांत बसून बसत्यात. ति राहत्यात ह. आणि त्यानंतर मग हे सगळं ऐकत्यात, आणि म्हणत्यात मम्मी काय सांगालतीस ग? काल आमचं एक अ हेज हे विषय होता, फिरण्याचा.
हा हा.
कुठे जाणार आहेस, फिरायला आम्हाला नेणार आहेस की नाहीस? चालू केलयं, हम्म! होय होय चालेल, घ्या नंतर करते, मी मग तुम्हाला आणि. ओके! हा.